हॅलो.
हा आवाज येतोय का?
हाय येतोय की.
हा, काय करायलाय?
बसलोय तुम्ही?
मी पण चहा पिऊन आता बसले, मग कॉलेज चा अभ्यास वगैरे झाला का?
कॉलेजचा अभ्यास झाले, पेपर आहेत कॉलेज संपलय आता.
हा हा कधी पेप उद्या पेपर हाय काय?
उद्या हाय पे. दुपारी तीन ते पाच हाय.
तन तेे पाच आहे काय, मग ऑफलाईन आहे, काय ऑनलाईन आहे?
हे ऑनलाईन आहे, ऑफलाईन नसतय.
ह हा.
जायजाय, अभ्यास झालाय, तासभर अगोदर जायजाय कॉलेज हुडकायच हाय. भायेर नंबर पडलाय.
हा हा, कुठल्या गावाला पडलाय?
त मीरज मध्ये पडलाय, इनामदामनी ला
हा.
ते बघायच जायचे, तास भर अगोदर बोलवल्यात केंद्रावर
हा हा.
बघून जायचं
हम. अभ्यासतन केलायेस, निवानतच की, अभ्यासतेन केलायस की नाहीश?
अभ्यास केलोय. कॉलेज झाल, कॉलेजमध्ये जरा दिल्यात कॉलेजच्या अँप पैकी दिल्यात खर त टेस्ट तेण आसत्यात सोडवायचं, सर टेस्ट तेन टाकतोय.
हा हा.
बघून सोडवायच सगळं.
म आणि
मग काय नाही, कॉलेज संपलं व्हय आता कॉलेजला जाईना झालायस.
कॉलेज संपला, आता पेपर द्यायचे उद्या. रिझल्ट आला की आपण अप्रेनशिपला जायचं. अप्रेनशिपला दिले नाव, फोन नंबर देऊन दिले, नाव लिहून घेतल्यात.
अ हम्म
बघून फोन आला की त्यांचा जायचं.
हम्म हम्म एक्झाम झाल्यावर लगेच अप्रेनशिपला जाणार आहेस का काय?
नाही, एक्झाम झाल्यावर नाही, पहिला रिझल्ट लागल्यावर दहा ऑगस्टला रिझल्ट आहे. रिझल्ट झाल्यावर मग सगळं पुढं
लगेच रिझल्ट आहे की?
होय, दहा ऑगस्टला हाय लगेच.
किती पडतात बघूया.
किती पडत्यात. का साधा वरण नियम निघलाय आहेय त्याला काय. कोण आहे त्यांना पासच करायचं, नापास ते काही नाही.
व्हय, नियम निघलाय भारीचय की मग पासच होतोस रे तू
पास होऊन काय करायचंय? टक्केवारी जास्त पाहिजे की.
मग अभ्यास तरी कुठं करतोस टक्केवारी जास्त पाहिजे म्हटल्यावर?
अभ्यास चालू आहे की, अभ्यास करुन अभ्यास नाही करून, कसं चालणार?
व चालू ए काय हा हा बर. मग आणि काय करायला?
काय नाही आता ते बाया प दिल्यात सरांनी त्याच्यावर टेस्ट.. थोड तर सराव करत बसायच जे फोन मध्ये ऍप दिलत तसच सेमच आहे तिथ.
हम हम हां
बघायच ते सोडवत बसायच.
ह हां
असा विषय चालू हाय, तुमच्या ओळखीच कोण हाय काय? असे बी ऑनलाईन पेपर झाले, ते असं जरा अनुभव असल्यासारखं.
माझं कोण ओळखीचा नाही अचानक होराणाच दिल आता काय माहिती, त्यालाच माहिती सगळं, सांगते तू वाळत ते ना. अअसांग सांगत असतील की.
त्याने काय लॉग इन करून घेत्यात म्हण. तेवढच मी ऐकले बाकीच पुड कस काय असते. काय आता फोन बॅग त काय घेऊन जाऊ द्याच्यात का नाही बघा. ‌
तस काही घेऊन देत नसतील पण. तुमच्या सरांनाच विचारायच थोडफार.
सर आमच म्हटल्यात. काय एवड नसते म्हणून टेन्शन तेन काय घ्यायच नाही देतच नाही म्हणून.
आता त्या लोकेशन व डिसाइड होतो लोकेशन कसल आहे त्या त्याच्यावर.
ते पण हाय.
अं लोकेशन मॅटर का..
तूम्ही आला असता का नाही भारी झाल असत.
सांगताय पण लोकेशन मॅटर करतोय.
बर.
लोकेशन जरा ढिल्ला ढिल्ला असला.. म्हणजे तिथलं जर सपोर्टिव्ह टीम असली ढिलाढिला म्हणजे सगळ शिकण असले तर तस होतय, कडक हे असले तर तिथ कडकानच होणार.
सर आमचं मनाल ते फोन काय घेऊन जालेेत नाही. ऐडेंटटी, आधार कार्ड. नाहीतर पॅन कार्ड नाही तर लायसेन् असल का नाही. आपल ओळखपत्र कायत दाखवाव लागतय. असे त म्हणाल म्हणून म्हटल कोण मी पण पहिल्यांदाच... चालले ना.
सांगताय मला अस कळलेल एकदा. म्हणजे माझ्या मिस्टरांकडून आत्ता तरी काय माहीत नाही त्यांचा खूप.. तीन -चार वर्ष झाले ना आ तीन वर्ष झाले असतील, आता काय काय बदल झाला. काय माहीत.
बर.
हम. सांगत असतील की जरा जरा थोडंफार तरी
सर आमच म्हटले एकदा ते नी चालू करून देलेत. काय कॅमेरा असे म्हण त्यांच्या हातातील कॅमेरा घेऊन त्यांनी अस हे करतात म्हण व्हिडिओ त्यानी फरट पोस्ट करत असतात म्हण. म्हणजे वर दाखवायला.
हम हम हम.
अस देन म्हणाल ते म्हणून.
तो काही तेवढा एक व्हिडिओ वगैरे करत असतील.
आता कोणाला मध्ये एक करतात का चार करतात.
कै तेडा व्हिडिओ वगैरे करून पाठवत असतील. असं शेजार्यांशी वगैरे थोडंफार बोलता येत असं
आणि तिचा तासभर अगोदर घेतात म्हण.
तिथे सगळीकडेच तासभर किंवा अर्ध तासभर अदोबरच घेतात कुठल्याही एक्झामला
बरं
कुठलीही एक्झाम असू दे ऑनलाईन असली ना तास बर अधवरर घेतात त्याचा
तासभर अगोदर घेत्यात काय काय पेन एक पान देतात म्हण कसत सोडवायला. बाकी सगळ बाहेर ठेवा बाकीच.. सगळ भहेर ठेवायच अस ते म्हणाले.
ह आदल्या मधले अस क्वेशन सोडवता येत असतील अस बघायच. टायमिंग. कॉम्प्युटरच टायमिंग खूप फास्ट जातय आणि जे आपल टडाईम हे असत. ते ना ते कळत नाही जरा गडबड करायची. म्हणजे उत्तर बरोबर जायचं पण जरा गडबड करायची कारण स्पुटरचं टायमिंग फास्ट असते.
ते जाते आम्हाला काय प्रश्न आहे दीडशेच वर्ष नाहीत. लई नाही असं दीडशे नाही शंभरच प्रश्न आहेत. पन्नास मार्काला अ पन्नास प्रश्नाला शंभर मार्ग आहे एखाला.
हम
आणि का ते ब्लॉबटी स् खेल इंग्लिशच ना असं काय काय. ते असं सगळं मिळून ते तीन विषयाच एखातच येणार आहेत सगळं. तिन्ही विजयाच सगळ प्रश्न एकत्र येणार. ते तीन प्रश्न तीन विषयाच एकत्र सगळं करणार आहे.
हा हा
असा विषय आहे त हा आणि फक्त थिअरी आमचा विषय जरा अवघड जाते. थिअरीच पन्नास प्रश्न झा आहेतत खरं शंभर मार्काला थिअरीचा असां आहे.
मग एक तरी दोन मार्काला झाली कि रे
हो एक थिअरी दोन मार्काला आहे.
मग जरा फथेरीचं अभ्यासन करतील क नाही.
थिअरीचा अभ्यास चाला आहे थिअरी फक्त जरा ते थिरीच टेन्शन वाम्बेटिक्स सोपं जाते ड्रॉइंग ड्रॉइंगचा काय विषय नाही ड्रॉइंग पण सोपंच आहे. आणि इंग्लिश ते इंग्लिश.
थेरी कसं कॉम्प्युटरवर टाइप करायची आहे.
नाही नाही. टाकते ना का नाही नसता थिअरीचा प्रश्न कस आहे कॉलेजमध्येध्ये थिअरी शिकवला की नाही. ज्या जो ट्रेड होत त्यावर शिकवल्यात का नाही. त्याच्यावरची प्रश्न आहेत ती
म्हणजे थेरी कुठं द्यायची ती.
फरी असत नुसतं तिथं. सगळं थिअरीचे जस प्रश्न असतात की नाही शिकवतात तसं.
हा.
ते नुसता प्रश्न ज असत आपण फक्त टिकमार करायचा असचं काय तर आहेवटतं.
तुलाच माहिती नाही सगळ कन्फर्म कर.
कन्फर्म आता सरांने सांगितलला तसं बघायचं. फक्त थिरी विषयी तेवढा हे का अवघड राल. इम्पलाबेटिक स्किल ड्रॉइंग ते इंग्लिश काय ऐकत्र येणार आहे त्याचा काय विषय नाही आली. त्यामुळ ते ते थेरी जरा अवघड वाटायल म्हणून कोण गेलंय का पहिला असं विचारायचं म्हटलं.
हा तुझ्या वर्गातच कुणाच सकाळी किंवा आज आहे हे विचारयचं ना तू. टोकून आलं तरी फोन करू.
च्या तर्फे म्हंटल्यात नी सगळ्या पोरांच शक्यते करून उद्याच आहे. त्यामु ती फर्स्ट ए बॅच. ज पोरवती त्यांच झाले खरं त्यांचा त्यांचा आणि आमचा संपर्क काय नाही आहे ना. ह. कारण त्यांच त्यांचं टायमिंग वेगळं आमचं टायमिंग वेगळं.
तरी पण एखाद्याला असं विचारायचं फोन वगैरे असला तर नंबर वगैरे असला तर
ए आता बघा पाहिजे न. या सबमिट पेपरच जरी आपण लवकर लिलो. तरी पेपर काय वर सबमिट होत नाही तास दीड तास तर पुढे जायला लागतय त्याला नाही सरांन एवढी माहिती दिला की नाही.
हा हा.
तस सरांनी म्हंटल्यात ती पर एम्प्लॉबेटिक्स किला आपल्याला सोप जातंय म्हटलंय एम्प्लॅबेटिक् काय एवढं नसते. थेअरीचा विषय म्हणजे पूर्ण थेअरी आपण पूर्ण वर्षभर शिकले सगळे प्रश्न येणार. असं बोलोलत ते फक्त जरा टेन्शन आली. बाकी सगळं आहे व्यवस्थित
होघता की
त्या आता कॉलेजच एक ऍप दिला त्याच्यावर जरा सोडवलोय.
आहे बऱ्यापैकी त्याच्यावर मार्कट ये सगळ दाखवतात ना. त्यामुळे त्याचा का विषय नाही ते सगळं कळते काय चुकले कायच बरोबर आहे सगळं.
मग त्यात थेरी असेलच की
हा त्यात सगळच विषय हायत. थियरी हाय, हाय, मॅथस हाय, ड्रॉईंग हाय.
त्या त्यात जसं येईल ते तसंच येईल ना?
ऍप बघितलंय ऍपच सगळं झालंय. ऍप मध्ये कस त इंग्लिश पण दाखवते, मराठी पण दाखवतय. म्हनून तिथं दाखवतय
तिथं पण म तसच दाखवतोय. तिथं पण म इंग्लिश आणि मरा ठी दोन्ही दाखवतय कारण इंग्लिश मिडीयम स्टुडंट असत्यात तेनी इंगलिशमध्ये सोडवणार, जे मराठी मडियम स्टू स्टुडंट असत्यात तेनी मराठीमध्ये सोडवणार ना? काय इंगलिशच पेपर हाय फक्त?
नाही नाही तसं काही नाही. आम-आम-आम आम्ही मराठीमध्ये शिकलोय. आमचा काय विषय नाही. फक्त इथ ॲप ला इंग्लिश मराठी दोन्ही आहे. तिथं कसं येणार? ते विचार करालोय.
इंग्लिशील ईल बहुतेक कारण अ तीत तिथल क्वेशनच इंग्लिश असणार ना?
बर.
हा.
बघूया कसं काय काय
अकरा मिनिटं झाल्यात. बारा मिनटाला फोन कट करतोस का आत्ताच?
बारा मिनटाला फोन कट करायचं काय?
नाही ऑटो कट होतोय बारा मिनटं झाल्यावर.
असं आहे काय? ते तर तुम्हाला काय माहित असल त्याबद्दल
काय माहीत नाइ.
बर बर चालतय.
माहित असलं तर सांगितलो असतो. काय माहीत नाही कुणाला तर तुमच्यात जे हे असतील त्यांना विचार किंवा सरानाच कॉल करून विचार.
बरं बर. ठीक हाय, ठीक हाय.
हा. असं कर
ठेवू काय?
अर आटो बर ठेवतोस? ठेव.
हा.